हॅल हॅलो. नमस्कार मित्रा कसा आहे? नमस्कार मित्र मी छान आहे तुम्ही कसा आहेस?
मी पण मजे आहे आज सक् कळ कासून खूप काम होत.
अरे वा कोणात काम होत.
चकराली लकर उठलो व्यायाम केला आणि आणि मग आप ऑफिस ऑफिसची तयारी केली.
खूप छान नियमित व्यायाम करण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
हो हो डाक्टर सुद्धा
तसच सागळताक तू सागळी कार्य करतोस. मी साकली फिरायला जातो ताजी हवा मिळते आणि मनप्रसन्न राहत.
बरोबर आहे. आज काल लोक मोबाईलमध्ये जास्त वेल घालवतात.
हो त्यामुळे डोकल्यावर आणि आरोग्यावर परिणाम होतो.
हो. अरे वा पण काम होत. हो मी स
सकाळी फिरायला जातो दधी हवा मिले आणि मन प्रसन्न राहत. बिलकुल तुझी ऑफिस घरापासून किती दूर आहे.
अ साधारण दहा किलोमीटर हम्म. बस बसेन जातो.
प्रवासाला किती वेळ लागतो.
अ जवळ जवळ तपास चाळीस मिनटं लागतात.
मग तर रोज बचाच वेळ प्रवासात जात असेल.
हम्म हो. पण त्या वेट वेले मी पुस्तक वाचतो किंवा गाणी ऐकतो.
पुस्तक वाचाची स सवय खूप चांगली आहे.
मला इतिहास आणि प्रेरणा दाई पुस्तक वाचल्या आवडतात.
हम मला ही वाचलाची आवडता आहे नवीन गोष्टी शिकायला मिळत आणि इतिहास आणि प्रेरणादायक पुस्तक तो खूप चांगला आहे.
अगदी खरं ग्यान वाढत आणि विचार रचणी सुधारते.
तुझ्या आवत्यात सण कोणता आहे?
मला गणेश गणेशोत्सव खूप आवडतो.
हा सणचा तो खूप महत्त्व आहे! आणि इमे इमेच इमे गणेश गणेश उत्सवाचा सण खूप आवडतो आहे.
हो लोक एकत
मलाही त्या दिवसात अं सगळीकडे आनंद आनंदाच वातावरण असत.
येतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम ही होतात.
दिवाळीसुद्धा खूप सुंदर सण आहे.
हो दिवे फटाके आणि मि ठाई हे या मुळे पाणीची मजा वाढते!
पण पटाक्या मुले प्रदूषणही होत
बरोबर त्यामुळे पर्यावरण पूरक एक सण साजरे करयला हवेत.
तुझ्या आवडतात पदार्थ कोणता आहे?
अ मला पुरण पोली खूप आवडते.
वा मलाही पुरणपोळी आणि वडापाव आवडतो.
महाराष्ट्र तील खाद्य सं -स्कृती खूप समृद्ध आहे.
हो प्रत्येक भागात वेगवेळ पदार्थ प्रसिद्ध आहेत.
सृष्टीच्या दिवशी तू काय करतोस?
कुटुंबासोबत वेल घालवतो आणि कधी कधी चित्रपट पाहतो.
कुटुंबासोबत वेल हम्म. घालवत खू खूब महत्त्वचछ आहे.
हो त्या मुले नातेसंबंध अधिक मजबूत होतात. आजकाल तंत्रज्ञानमुळे जीवन खूप सोप झालं आहे. अगदी बरोबर मोबाईल इंटरलेट इंटरनेट आणि एआय मुले अनेक काम कामे जल्दी होतात.
पण तंत्र ज्ञानना योग्य वापर करायला. हवा.
हो नाही तर वेल वाया जातो.
भविष्याबद्दल तुझी काय काय योजना
आहे? मला तो मला नवीन कौशल्य शिकवायची आहेत आणि करिअरमध्ये प्रगती करायची आहे.
खूप छान मेहनत आणि सातत्या त्य असेल तर यश नक्की नक्की मिलेल.
आहा आहा हो जो प्रत्येक व्यक्तीचे जीवन वे- -लेल अस असते. आपल्या दैनंदी अ जीवनात अनेक कामे जबाबदान्या आणि अनुभव असात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक गोष्टी करत असतो. या छोट्या छोट्या गोष्टीची आपल्या जीवनला अर्थ देतात.
हो हो ह्. कलाली लवकर लवकर उठ उठले ही चांगली सवय आहे लवकर उठल्या मोठे शरीर ताजे तवाने राहते आणि दिवसाची सुरुवात उत्साहने होते सकाळी व्यायाम योग आणि चालवणे हे आरोग्य साठी खूप खूप फायदे अ फायदे
फायदेशीर आहे निरोगी शरीरात निरोगी मन राहेत हो हो हो आपल्या जीवना जीवनात शिक्षण विशेष महत्त्व आहे शिक्षणामुले ज्ञात बढते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते विद्यार्थी असो किंवा नोकरी कर आणि अ व्यक्ती प्रत्येकात सतत नवीन गोष्टी शिकत राहील पाहिजे
कुटुंब हे अपल्या जीवना चार आधार असते आई वडील भाऊ बहीण आणि इतर नातेवाईक याच्या सहवासातून प्रेम आपुलकी आणि संस्कार कार मिटलतात कुटुंबे बासोबत वेल घालवलने नाते संबंध अधिक एक दृढ होतात
आज्याच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचे महत्त्व खूप वाढले आहे मोबाईल संगणक आणि इ इंटरनेट यामुले अनेक कामे सोपी झाली आहेत ऑनलाईन शिक्षण डिजिटल व्यवहार आणि माहि हितीची देवाण घेवाण या मुले वेल आणि मेहनत दोन्ही वाचतात मात्र तंत्राचा ज्ञान योग्य वापर करणे आवश्यक आहे
ओ हो छंदे जो जोसपा सणे देखली महत्त्वाचे आहे वाचन संगीत चित्रकला खेल किंवा बागकाम या सारखे चंद मना
मनाला आनंद देतात आणि तणाव कमुसरतात हा हो वेळेशीचे व्यवस्थापन हे यशाचे रहस्य मानले जाते जो व्यक्ती वेळेचे महत्व ओळखतो तो जी प्रगती करतो प्रत्येक काम योग्य वेळी पूर्ण कराची सवय लावणी पाहिजे
हो आज आजजन्य धक्काद किचन्या जीवनात मानसिक आरोग्याची काळजी घेणे तितकेन आवश्यक आहे पुरेशी जोप सं त आहार आणि नियमित व्यायाम यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहेत
अ शेवटी जीवन सुंदर वनव्याची चांगले विचार प्रामाणिकता मे मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे आपण आपल्याच्या दैनंदिन जीवता जीवनातील प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग केला पाहिजे आनंदी राहीण आणि इतरांना अ मदत करेण आणि सतत प्रगती करायचा प्रयत्न करणे हे यशस्वी जीवन जीवनाचे खरे सूत्र आहे अ नमस्कार कार नमस्कार धन्यवाद.
धन्यवाद.